हा बोला काय करून राहिल
काय नाही बसलो इथं नाही इथं सोफ्यावर
हो ना मग घरीच ना.
नाही सोथेवर बसल सोथ
मग घरातच असते ना सोफा.
हो हो घरातच शोपा. नाही नाही आता कोणता शहा पण.
काऊन
करू आता चहा पाणी संध्याकाळचा जेवणाचा टाईम झाला आता पहिले ब हा पहिले बैठक बसती असन ती एकदो ह्याची मग बैठक बिठ झाली की मग कसं समदंयांनी खाली केक खाल्ला मंग हा जेवण जेवण मंग चालते
हो का
ह
बरोबर कुठे राहता तुम्ही
येतच होतो कुठ न्हवतो गेलो मी का मी मी मी मी का
हा तुम्हीच ना मग मी तुम्हालाच तर बोलत आहे
मी मालेगावला राहतो
अच्छा मालेगावला राहता का काय जॉब करता आपण
आं
काय जॉब करता आपण
मीं का
हा
हो पोलिसमध्ये हाव पोलीसमध्ये.
अच्छा कोणत्या पोस्ट वर आहे तुम्ही अच्छा कुठे मालेगावलाच
नाही नाही नाही नाही मी तिकड परभणी जिल्ह्यात
अच्छा मग आता सुट्टीवर आलेत का घरी
हा ते आलतो दोन तीन दिवस थोडं मेडिकल लिव्ह घेतली आलो इकडे घरी
अच्छा काय झालं होतं
तब्येत चांगली न्हवती मंग आलतो घरी मग लयच जोरदार आहे पायचंच काम नाही तेव बर आहेथ हम् हॅलो मॅडम. थांबून बोलतो, बायको आली मायी घरात.